हॅलो!
हॅलो मजा आवाज येतोय.
हम्म याला.
का नाही श पत्र लोया. कश्याचा आवाज यालाय? पीकची काय. कशातर आवाज यायलाय म्हटल.
मी खातताय आलाय काय?
हम्म बरोबर,
शाबू चिवडा.
शाबु चिवडा, आज कसला उपवास?
उपवास नाही असंच.
सच
हम्
ह मी स्वयपाक करयलोय.
लवकर,
हम लवकर नाही उशीर झालाय आज.
व्हय.
हम्म
तुम्ही काय करायलाय स्वयंपाक
स्वयंपाक का नाही? हम्म रोजचच की भाजी भाकरी. ह हम् रोज काय स्पेशल करतिस?
तुमच्यात काय विशेष हाय?
काय विषेश नाही आज.
नाही होय. हम आमच्यात आट दिवस आधी
काय म्हनला?
नाय आमच्यात पण साधं सुधच आहे.
हा हा
हम्म
मग साधा सुद्धाच काय करालायसा.
भाकरी एक शेपूची भाजी दोडक्याची आमटी.
हम्म आमच्यात पण आज वरण्याचे आमदेत.
नाही आहे आमच्या तोडका हाय. आणि मसाले भात? हम्म
मग?
मग कॉलेजला तेन जातेस का नाही?
कशाला?
कॉलेज? मग आता काय? माझ झाले की ग्रॅज्युएशन डी बी एम झाले. डी बी एम झाले.
डेटाबेस मॅनेजमेंट?
डिप्लोमा इन मॅनेजमेंट. हम्म.
म्हणजे काय असते त्यात?
म्हणजे आता इंजिनिअरिंगच्या आधी कसं डिप्लोमा असतोय? तसं एम बी ए च्या आधी हा डिप्लोमा असतोय. हम्म ते काय कंपल्सरी नाहीये आम्हाला एम बी ए करायचं एवढं पैसे नव्हते. पन्नास हजार फी भरायची होती. म्हणून आम्ही डी बी एम घेतलं एम बी ए नाही घेतलं. पन्नास हजार होती. आत्ता एक लाख हाय.
हा.
एम बी ए चं एक लाख वीस हजार काय तर सांगितलं.
व्हय व्हय भरपूर वाढले आमच्या वेळी होती पन्नास तर.
हम्म.
एक लाख वीस हजार आणि एक लाख तीस का चाळीस हजार एम सी ए ला.
हम्म होय.
शिक्षण काही सोपं नाही आता नुसते पैसा पाहिजे.
पहिलीपासनं आता सगळं दहावीपर्यंत दहा दहा हजार वीस वीस हजारशिवाय काय नाही.
व्हय. माझ्या मुलगीलाच मी, व्हय. माझ्या मुलगीलाच मी पहिल्यांदा लहान गटात घातलं तेव्हा आठ हजार भरली.
आठ हजार?
आठ हजार? हम्म.
ह.. भरपूर घेत्यात सोडा.
होय.
मग आता कुठल्या शाळेत हाईत?
त्याच आहे जिथं आधी घातलंतं तिथं. जे पहिल्यांदा डोनेशन घेत्यात त्यामुळं जास्त असत्या फी.
हं.. आता फी नाही आहे का मग?
आता हाय की, महिन्याला हे वर्षाला चार हजार आहे आता.
हुं.. हुं..
हं.. चार हजार हाय आता वर्षाला.
आपण आधी शाळेत हुतो तवा वर्षाला हजार बर रुपये पण जायच नाही आपलं.
हं.. वर्षाला हा तेवढी असायची चारशे -पाचशे. तग शाळेत वह्या काय एवढ्या महाग नव्हत्या, दहा रुपयाला वही येत हुती. हुं.. आमच्या काय नाही बाई, जात नव्हतो शाळेत.
आम्हांला देत हुतीत.
हं.. हं... पुस्तकं तेवढी मिळायची. आणि कुठला तरी एका विद्यार्थ्याला ड्रेस मिळायचा, त्येजी परिस्थिती बघून. हं... हां आठवी पर्यंत होती. तितनं पुढं आपली -आपली नवीन नव्हती आम्हांला जुनीच मिळायची.
नाही आम्हांला नवीन देत हुतीत, पाचवी पर्यंत नवीन हुतीत.
आम्हांला नव्हती. ह... आम्हांला जुनी यायची फाटलेली म लईच असलीच फाटलेली असली मग बदलून घ्यायचो आम्हीं.
हा आणि त्याला कवर घालायचं.
कवर घालायचं, त्याला वर्षभर सांभाळायचं आहे असच.
होय.
हू....
आणि परत मग हेला शेवट पेपर झाला आणि द्यायचो.
हं.. जमा करून यायचं व्हयं शाळेत निकालाच्या त्याशिवाय नि काल द्यायची नाहीत.
व्हयं.
आधीच भारी हुतं सगळं, आता काय नाही.
हा आणि आधी एवढं शिक्षण पण एवढं महाग नव्हतं.
हं... लई महाग झालयं आता, साधी पेन्सिल घ्यायचं म्हणलं तर आता दहा रुपये लागत्यात.
व्हयं.
आई हे काढ.
आधी अप्सरा पेन्सिल अं चार रुपयाला होती. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो